हॅलो-हॅलो,
हॅलो,
हा नमस्कार ताई, हो-हो बोला ना काय बोला हो दादा जा कि काय म्हणता?
काय नाय काय चालय गार्डन मध्ये आलेय
नाही बाबा आमच्याकडे गार्डन-बिर्डन
हा आ गेले, नाशिक ह, निंदनवा म्हणंत आले नाही अजून, प्रेम, हॅलो,
हॅलो नाही-नाही तस काही नाही माझं बी चालूच राहत ए काय मी पण पोरं घेऊन आली मध्ये-मध्ये त्यांचा आ च ग एवढ घरातल्या हाऊस वाईफला नाही शक्य एवढं शांततेत बोलण हे काय आमच्या मेन सिटीमध्ये घर आल्यामुळे ना गार्डन वगैरे काही नाही मग खालीच बिल्डिंगच्या खाली आणावं लागतं थोड्याफार खेळायला
आहे का तिथे जागा,
हा बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्येच खेळतात थोडंफार त्यांना बी थोडा मोकळा वेळ देणं गरजेचं नाही तरर मग काय दिवसभर पूर्ण रुटीन राहते बोर होऊन जात
हो तुमच्या बिल्डिंग मध्ये असतील, अजून लहान मुल
काही नाही आमच्या बिल्डिम मध्ये एकच मुलं जाय शकत लहान बाकी कोणीच नाही बिल्डिंग मध्ये त्यामुळे ते जास्त बोर होऊन जात त दोघ-दोघं तो लहान आहे तो आणि ती तिच्या बरोबर तिच्या बरोबरच कोण नाही तिला
हम्ममम-हम्म,
तो लहान येऊन जातो म त्यांचं दोघांना अजिबात जमत नाही. त्याला जे खेळायचं तिलाही तेच नाही त्याला तिला जे खेळायचं त्याला हि तेेच पाहिजे कॉम्प्रोमाइज मोठ्याला करावी लागते ते अस हम् हा नाही मग त्याच असंये मग तिला प्रत्येक वेळी कॉम्प्रमाईज कराय देऊ टाकते चल तो रडतोय देऊन टाकल चल रडतोय तो ती सांगते तुम्ही मलाच का सांगतात देऊन टाक देऊन टाक असे ए वन टु दोघ मोबाईल पाहत राहिले सपोज आपण तिला राग तिला तिच्याकडन मोबाईल घेऊ शकतो तो रडायला नको तो मला त्रास द्यायला नको त्याच्या कडे राहू दिला जातो ती सांगते नाही नाही नाही तुम्ही त्याला कसं पाहू देता माझ्याकडनच का ओढून घेता
पण मग मोबाईलची सवय थोडी कमीच बरी
अहो कितीही कंट्रोल करा तुम्ही कितीही कंट्रोल करा आता जर घरात तर लहान मुल म्ह लग्ना नंतर ना घरात सासूर सासरी आणि पोरं म्हटल्यानंतर ना कामासाठी पोरांना थोडा नाईलाजान द्यावाच लागतो आणि असंही काही नाही की बाई तू मी आमच्या घरात नेहमी सांगते म्हणते मी जर फ्री राहिली ना तर तुम्हाला माझ्या पोरच्या हाता त मोबाईल दिसनार नाही मी नेहमी सांगते सांगते मी जर कामात राहिली कि तुम्ही खुशाल मुलाकडे मोबाईल देऊ देतात ना तुम्ही तुच तुच काय तरी काही तरी करत बसता ते करत बसता मी फ्री राहिली तर कस पोर मोबाईल बगतील कोण मग घ्या ना तुम्ही जरा पोरण नाही घ्या वेळ द्या नाही नाही ते नाही जमणार आम्हाला
तेच होऊन जात तिथेच तर मोठी चूक होते आणि आजकाल किती लहान मुलं आहे त्यांना भिंगाचे मोठे मोठे चष्मे लागतायत नजर को हा नजर कवळी असते त्यांज्याशी मी पूर्ण म्हणजे आता त्यांना काही नाही वाटत पण नंतर त्रास होतो त्यांना थोडं सुद्धा दिसत नाही
बरोबर मला खाली घेऊन यावं लागलं का कारण उठल्या उठल्या सांगितलं असतं आमचा टीव्ही लहान आहे फोन टाकलाय म्हणून पर्याय नाहीये टीव्ही बघत तर ते डायरेक्ट लाटणं मारून टाकले तो टी व्ही गेला फोडून मग आता पर्याय मोबाईलच आहे मग मोबाईल दे मोबाईल दे त्यापेक्षा चला थोडा अर्धा पन तास खेळा वरती गेला आपण स्वयंपाकाला लागो तिला बी तीच आपल्याला ब्लॅकमेल करते तुला नाही करूच देणार मला थोडा वेळ द्या ना कस हाय ना आमच्या आजी आजोबा एवढा वेळ कोण देतं हा घे बघ चल गे बघ चल असय काय करायचं आता हे आता नेमकीे आहे ना असं झालेलं आहे ना स्कूल बी फुल टाइम राहिलं ना तर बरं राहतय हे स्कूलचा टायमिंग एकदम खराब ठेवलेला आहे ना त्यांना स्वतःचा वेळ घेेतय ना आपल्याला आपला वेळ देेता येत त आपली पहिल्या आपल्या वेळेस कशी हो सकाळी अकरा ते पाच स्कूल राहायची
अकरा ते पाच असले कि दहानच आवरावं लागायचं
दहा ला आवराय व लागायचं नऊ वाजता उठते उठलो ना माणूस तरी सगळं आवरून साडेदहा वाजता स्कूलला पोचून जायचं आणि तिकडंन आल्या आल्या दप्तर फेकली आमच्याकडे तर गावाकडे राहायचं दप्तर कुठे फेकायचं समजायचं नाही लगेच बाहेर बाहेर खेळायला निघून जायचो
ते पण आणि तेव्हा कस पूर्ण दिवस मुलं ते पण शाळेत असायचे त्यांना शिस्त होती ती जरा आता कस सकाळची शाळा करतात साडे सात आठ दहा ते नऊ किंवा मग दहा बारापर्यंत नंतर मुल मोकळीच असतात आणि त्यांना कलाससेस लावून काही खूप लहान असले त्यांना क्लास दिवा वगैरे लावू शकत नाही आपण विजे ठेवण्यासाठी थोडे मोठे असले तर आपण
इथे पोर बीजे टेवण्यासाठी त्या साठी म्हणजे खूप कठीण कार्यक्रम इथे सकाळी येतात आटला सकाळी आठ आठ ला जाते अहोबाई ते पझल्स बी सगळे पझल्स आहे मॅग्नेट चा गेम आहे स्टार फिश चा गेम आहे भरपूर गेम आहे पण ते कसं आहे दोन दिवस खेळतील तीन दिवस खेळतील चौथ्या दिवशी बोर होतात फेकूदे तिकडे मला नाही खायचा. झाला आमचा खेळून त ति ती त्याच त्याच त्यास त्याच गोष्टी किवी मी त्यांना आमच्याकडे कस गार्डनमध्ये राहिलं ना आम्हाला खेळायचं खूप वेडे खूप प्रचंड येडे तुम्हाला गार्डन म्हटल्या नंतरेना मग आम्ही अख्खा दिवस त्याच्यात बी खेळायला बसतो.
हो ना नेमकं तुम्हाला तिथे जवळ नाही जवळ असत तर तेवढाच फायदा झाला असता तुम्हाला
त्याचाच फायदा झाला असता असय गार्डन तुझं हे त्यांना खूप आवडत खूप जर कधी आपण इथे प्रमोद महाजनला जरी घेऊन गे त्यांना पाण्याची भान नसते न कशाची नसते.
मुलांच तसच असतं त्यांना जोडी त्यांच्या वयाच कुणी मिळालं की खेळाय लागल की खेयलाच लागत म्हणजे कस एकदा खेळायला लागले की त्यांना भूक पण लागत नाही तहान पण लागत नाही आप पण आवाज देऊन देऊन आपण आपले घसे कोरडे पडतात.
अहो लिटरली माझ्या माझा माहेरी सुद्धा ते लवकर जातात ना लवकर आम्ही म्हणजे आम्ही जर गेलोच ना त ती कधी दिवसभरातून पूर्ण खेड्यावरच राहतो ना तर माझं माहेरी तिकडेच आहे ना साकरी तालुक्याकडे म्हणजे मग ती इतक मोकळ खेळायला आहे ना तर लिटरली माझी मुलगी सकाळची तर खेळायला उठते ना साडेसात आठ वाजेची उठून जाते तिथे रात्री नऊ वाजता झोपून जाते तथे बारा आण एक वाजता झोपल्यानंतर ह्या काय सकाळी उठणारेत.
नाही माझी मुलगी पण तसच म्हणजे ती तिथे माझ्या माहेरी पण खेडे गावाते ना तिला माती खेळायला खूप आवडतं पण इथे काही आम्ही खेळू देत नाही शहरामध्ये इथे काही जागा चांगली राहत नाही तिथे कस वावरामध्ये मग जा तु किती पण खेळ म्हणसोक्त माती खेळते इकडे तिकडे फिरते मो बा वातावरणात इतकी भारी रात्री साडे आठ हो आणि साडेआठ नऊ ला झोप ते तर सकाळी डायरेक क आठ वाजेला उठते म्हणजे काही ताण नाही कि खाणे म्हणजे असं ताण नाही की रडत बसले. आणि आपल्याला चिटकून बसलीय अन मला करमत नाई की काय तिथे इतके मनसोक्त खेळते ना तिथे तिला काय गाय वासरू बघ बघायला मिळत. मांजर, कुत्रा मिळत बघायला. शेळी, मेंढी
हा. आमच ही असचे आहे आम्हाला बी बाहेर खेळायला आता सकाळी जर उठली ना दिवसभर आणि मेन म्हणजे इथं आपण पोरांना. खेळायला पाठवलं म्हणजे आपण त्यांच्या मागे राहतो.
हो आणि कसं आपले आईवडील ते आपलेच आई वडील अस तसं ते लक्ष देता त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही राहत आपला आरामही होतो आणि सगळं होत.
नको दादा आमच्या घरून जसे आले तसेच जा तुम्ही आमच्या घरून काही दुखापत करून घेऊन नका जाऊ. अ असंच म्हणत असते आमच्याकडून दुखापत तुम्ही जसे मी वेळ म्हणजे त्यांचं जेवण स्किप करती न ते पण पोरांच्या मागे फिरती.
हम्म आणि असच होत ते एक वेळ आपण तरी लहानपणी खूप मार खाल्लेलाय आईवड बेलनचा हातच पण त्यांचा हात हात सुद्धा उगारत नाही ते म्हणतील तसच आत्ता जर बोलले ना मला खेळा माझ्यासोबत खेळा तर खेळावाच लागत माझे वडील एवढे स्ट्रिक स्वभावाचे होते. पण माझी मुलगी त्यांना ल लपंडाव खेळायला लावते पकडापकडी खेळायला लावते आणि तेही आनंदाने खेळता म्हटलं आम्ही जर असं लहानपणी बोललो असतो तर खेळले असते का? आमच्यासोबत हसायला म्हणजे असं विशेष गोष्ट वाटते ती एकदम.
तोंडांपुढे ते करतात पण सासर तर सासर माहेर तर माहेर फरकच असतो. कोणी कितीही असो
नाही त्याच्यामुळे असं वाटत की मुलांना अ आई बाबा आजी आज वास ना पण खूप गरजेचं आहे माय
मी रिटली माहेरी ज गेली ना माझी पोरगी स सकाळी उठ्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुपारी तिला सांगतही नाही तू झोप असं बिधास्त झूप बिंदधास्त खेळते खेळ बाबा आणि मला तिच्या मागे फिरायची गरज पडते मी आजूबाजूला घडीितलं सगळ्यांचं लक्ष राहतं हिचीची पोरगी आहे हिच्याकडे लक्ष ठेवा आपल्याला सांगायची यायची गरजी बी नाही ती माझ्या पोरीला सांभाळ ते सांगायले त तझी पोरगी आम्हाला तिथे दिसली नाही घेऊन आल तिला
आणि बरोबर आणि त्यांना कस भूक लागली की तिथे खाऊन पिऊन मग होन जात असं नाही की मग रडतच बस
इथे बघा सगळं काम सोडून मला यांच्या यांच्या मागे येऊन बसत सावं लागल दोघांच्या मागे
आणि असं नाही कि त्यांच्या मागे मागे घेऊन फिरा त्यांना खाऊ घालायला असं पण काही गरज
काय गरज पड तू गाव तर गाव खेळते खेळत मोकळं वातावरण भीती नाही कसली ते खाली सोडलं म्हणजे बापर हे करणार
पाहिजे असं मोक वातावरणाचच गरज आहे तिथे कसं आपल्याला अ शुद्ध हवा पण मिळते आणि कसं मातीशी नाळ जोडलेली
आपलं आयुष्य किती छान होतं सकाळी उठायच स्कूल म जायच आणि खेळायचं खे घ्यायचं अभ्यास करायचा ते करायचंय तितका लोड नव्हता आपण लिटरली सहा सहा वर्षाचीि होून गेलो तोपर्यंत पहिला ण अंगणवाडी बालवाडींच्या काय गोष्टी केल्या हे अडीच वर्ष अडीच वर्षाच्या पोराला डायरेक्ट तेरा चौदा पुस्तकं आहेत
मग एवढे ताणताणा टाकून देणं पण गरजे म्हणजे असं खूप वाईट गोष्ट
मग माझा मुलगा आता तीनच वर्षाचे त्याला डायरेक्ट चौदा पंधरा पुस्तकं आहेत पंधरा पुस्तकं त्याला म्हटलं तुझी हे पंधरा पुस्तकं मला दावी ला असताना्ह ते म्ह स चला करते छान वाटलं बोलून कंटिन्यू करू आपण तोच कॉल ह चाल